हॅलो.
हॅलो हा बोल की राज
हां कुठ आहेस?
हाय बसलोय घरापाशी इथं निवांत आता.
हा हा जेवलास.
नाय अजून तू?
हां आता जेवणार बघ.
तर बाहेर गेलतो रे जरा फिरून तेन आलू जरा गावात
हा हा काय नाही टास्क आमचं कंप्लीट करायचं होत माझं.
हां.
तर मी फोन केलतो.
हां फोन अ फ्रेंडच व्हय कॉल करायच दहा दहा बारा मिनिटची.
होय. होय.
हा हा किती राहिल्यात.
अजून आत्ताच दुसरं चालू हाय.
तस झालंय बरं बर काल कुणाला केलंतास?
अ काल केलतो काल एका फ्रेंडला केलतो.
फ्रेंड ला केलं व्हय. किती मिनिट बोलला? दहा मिनिटं बोल. कट होते काय ते कॉल दहा मि बारा मिनिटानंतर
होय होय ती जरा तिने काय तर लावलय वाटत सेटिंग. मग तिने बोलल्यात ती दहा दहा बारा मिनिटाला कट होते.
हा हा.
हा हाई चालूय की कॉलेज.
कॉलेज काय चालू आहे आज गेलतो सकाळी जाऊन आलो दुपारी जेवलो जरा
तू गेलतास का नाही कॉलेजला.
होय गेलतो की सकाळी गेलो आलो जरा फिरलो जेवलो आता आणि आता जेवायचं, निवांत झोपायचं
हा हा मी पण गेलतो आज आज अह गुरु पौर्णिमेचं काय का घ्याला
होय आज गुरुपोर्णिमा होती नाय, ब सकाळी गेलतो मी कोल्हापूरला तिथं दर्शन घेतलो अंबाबाईच ते दर्शन केल मग जरा फिरलो नाश्ता केलो कॉलेजमध्ये ध्ये गेलो जरा गेलो जरा अभ्यास तरी केलो आणि दुपारी आलो. अंबाबाईला गेलतो कोल्हापूरला, होय झाल की
कारण कोण कोण गेलत अह मित्र?
मी मित्र वर्गातली, सगळीजण मिळून गेलतो गाडी काढून. जाऊन या म्हणलं आज गुरुपौर्णिमा आहे आज वर्षातन एकदाच असते गुरूंची पूजा विजा करा म्हणलं जरा देवांची
व्हय. मी बी गेलतो आज. आपलं इथं जयसिंगपूरला कॉलेज जवळच जयसिंगपूर ला